हॅलो
लो
हा, ऐकू येतय काय?
हा, तुझं येतय मला
हूं, मला पण यालंय तुझं, बोल की,
म बोल ना का एवढा वेळ लागलोय. हु
अगं त्या अँपमध्ये कायतरी आधी म्हण दाखवालत ते की, सरवर मध्ये कायतरी इशु आय म्हणून
होय. बहुतेक असल अग, काल आपलं झालं ना बोलण, त्यानंतर न पण मी पण हे होत की, मला रेंज होतीच की, नेटवर्क तेनं, म ते अँप तेच प्रॉब्लेम असणार हाय
ते ग माझ्या मोंबाईल मधन पण कायतरं प्रॉब्लेम येत होता. तेच म आधी क्लिअर केलं. म्हणून मग केलं नंतर
हु हु हूं हूं काय चालंय, हॅलो
हा बोल की,
आवाज येतो का आता
हा यालाय की,
हूं
हुम्म
त्या दिवस सारख, काल सारख, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो
नाही. आता यालाय की,
हा, यालाय ना, हा तेच म्हणलं कारण मी नंतर यून बघितलं तर नेटवर्क तेन सगळं चांगल आहे म्हंटलं बरोबर. नाही मग प्रॉब्लेम यायलाय कुठं? असं झालं
काल ग आधीच डोकं फिरलं माज
काय
वैताग आलता काम करून, करून, करून
जरास तापल्यास असं वाटलंच मला हम का आवाजावर न म्हणलं गप्प ठेवलेलं परवडलं पेक्षा
ह ह ह
तुझ्या आवाजावरनचं वाटलं मी तिला बोलली बी नाही,
तापल्या ह ह
आ
बरोबर ओळकत्यास बग
नाही दोन वेळा तसं झालं कट केला परत लावले तेव्हा पण तुझा आवाज तस ची माझे पण हलणार नाही एवढ्या ह ह आ आवाजच वेगळा हूता ना तुझं काल, मी म्हणलं आता काय मी म्हंटल आता खात्या का काय मला? आसलं एवढं बोलाय लागल्या रशमध्ये
ह ह अ काय दररोजच डोकं फिरलेलं हाय. ते टास्क पण पूर्ण करायचा हुता ग.
हा हा ते नाही मग म्हणलं एवढं का तापल्या ही, एवढं काय झालय. हो म्हणलं बहुतेक फोन चा प्रॉब्लेम हाय काय आणि दुसरचं प्रॉब्लेम हाय. तेच सारखं आपण कट करालते ना.
होय आणि आवाज पण येत नव्हता अगं तेच की
म्हणलं आता गप ठेवलेल बरं हिच्या नादाला काय न हिच्या नादाला नको लागायला
तापल्या अजून
काय मग आणि
काय नाही बघ चाललय.
पऊस आल्यावर पावसात भिजते.
आणू ला ग
हॅलो नाही म्हटलं पाऊस हाय पावसात भिजते.
होय काय?
पाऊस आलाय पावसाला भिजते म्हटलं मी.
होय आमच्याकड नाही ग थांबा मला हीतन आणि आवाज यीना झालाय आता आणि डोकं फिरतय बघ, हॅलो हॅलो हॅलो हॅलो, हॅलो